उ हा बोला.
हम्मम बोला ताई, काय चाललं?.
काय नायी नॉर्मल, का बोलणार आता जरा आराम चाललाय.
अच्छा हं, झाली जेवणं वैगेरे?.
हो जेवणं वैगेरे झाली.
दुपारी झोपत नाही का तुम्ही?.
नाही शक्यतो नाही अगदीच अगदीच डोळे मिटाय लागले तरच झोपायचं नाहीतर नाही. तुमचं काय चाललंय?.
काय नाई मजेत आत्ताच जस्ट ऑफिस वरनं आली. मग म्हंटल
अच्छा हा ते तुम्ही है करता ना पार्ट टाइम जॉब?.
हो पार्ट टाइम जॉब करते.
बिलिंगच.
हो एक च
बरोबराय.
ह्ह
बाकी काय म्हणतायत?. म आता तुम्ही गेल्यानंतर म बाळ कोण सांभाळत?.
संभाळते न माझे आई संभाळतेए झोप म्हणजे आंघोळ वगैरे घातली का मग दोन चार तास झोपतं ना चांगलं. हं त्यावेेळेस जागिवतं.
हो बरं म्हणजे त एकदा सकाळी आंघोळ घालून गे गेले की मग संध्या दुपारी येईसतोर झोपलेलं असेल कदाचित क बऱ्याच वेळेला आता गारठाय म्हंटल्याड तर आ आणि गारठाय म्हटल्यानं, हा झो हो तेचं तरं गारठ्यामुळे जरा चांगला उपदार झोपत असेल.
हो गारवाने जास्तं छान झोप लागते. पाऊस कायं म्हणतो पाऊस आहे.
आहे येतों जातो येतों जातो.
हम्मं आंज आमच्याकडे कंटिन्यू पाऊस चालूं च आहे दिवसभर.
बापरे.
कंटाळा आला आता पावसाचा कुठे जातं येतं नाहीं काहीं नाहीं.
हम्मं मगं फिरायला जात नाहीं कां कुठे ट्रिप वगैरे काढत नाहीं कां.
आता एवढ्यात तरं नाहींच झालं जाणं कारणं की आता बाळं लहान हाय ना त्याच्यामुळे शक्यतो गेलीच. नाहीं कुठेच कारणं की दिवसभरा टाकं. जाऊं शकतं नाहीं आणि बाळाला कुठेच स्वतः कुठेच कंसाने म्हणजे नेऊ शकतं.
नेऊ पणं नाहीं शकतं बरोबर आहे बरोबर आहे. आता दिवाळी नंतरच आता दिवाळी नंतरच.
हो दिवाळी नंतरच जाणं शक्यता थोडंसं मोठं झाल्यानंतर. पणं अजूंन थोडं मोठं झाल्यानंतर परतं त्रास देतात तो बाहेर गेला कां सारखं घे घे. रडणं..
आणि म्हणजे ते आपल्याशिवाय दुसरीकडे कुठं जातं. राहतच नाहीं कोणाकडे राहतच नाहीं.
लगेच ओळखीचे असलं तर नाहीं अजीबातच नाहीं.
हम्मं तेचतर. चालायचंच आता तेवढं तरं होणारच आता कसं कुटुंब लहान आहे ना. त्याच्यामुळे माणसं कमी असतं. तरं मगं ती मुलाचा तेवढी ओळख राहतं नाहीं लोकांमध्ये.
हो. आणि तेचं म्हणजे आई तेवढे दोन तीन तोंड पाहाते सगळ्यां समज त्याच्यामध्ये कोणाकडे जातं पणं नाही लवकर.
हम्मं तेचं तरं.
हं.
बरोबर आहे चालायचंच आता कायं.
हं.
कसा गेला आजचा दिवस.
आजचा दिवस एकदंम छान छान गेला सकाळीं आज थोडंसं लेट उठली होती. लेट उठली आंघोळ वगैरे केली मम्मीने टिफिन बनवूंन ठेवलेला होता. थोडा नाश्ता वगैरे केलां टिफिन आज उसळची भाजी नेली होती.
अं.
सकाळी पोह्यांचा नाश्ता केला.
मग किती छान म्हणजे असं घरचं असलं की कसं व्यवस
हो. आणि आता सध्या तरं बाहेरचं काही खायचं पणं नाही ना ओ? त्याच्यामुळे कसं बाहेरचं आवर्डच कर ते, ये नको, घरातलं बस बाळाला परत त्रास नको.
हो, मग काय तर आणि कसं आहे? पावसाळ्याची जात एकदा बिघडलं कि मग बिघडतचं म्हणजे पा या अंग दिवसामध्ये आजार पणा लवकरं येतात. त्यामुळे तब्येत सांभाळून राहणचं गरजेचं आहे आणि त्याचं कसं सगळं पहिलं पहिला आहे ना? पहिला पाऊस आहे हा.
हो, त्याचं सगळं फर्स्ट टाईम आहे.
हम्म्म. मोठा हाय. क्या हुआ?
नग मस्त झोप लागेल ह्याला पुढं गुंडावळून वगैरे घेतले मस्त.
अंह.
शांत झोपल्याय. आणि एक निवांताय आहे ना, आमच्या तर आवाज नाही, काहीच नाही, काहीच नाही त्याच्यामुळे झोपतो तो जास्त. असं जास्त ओरडा, ओरडा असला का, मग उठून जातात पोरं पण.
बरोबर आहे, आणि मुलं नसतील जास्त तिथे शाळेत गेले अस तील. त्याच्यामुळे आराम आहे.
शनिवार, रविवार असते माझ्या मुलीला सुट्टी, मग येते मधून मधून. सासरी असते ती तिकडे, आता सध्या मी इकडे आली ना, बा बाळपणासाठी, मग ती तिकडे तिच्या वडी वडीलांकडे, मग येत असतील मग तर शनिवार, रविवार.
किती छान आहे म्हणजे असं जवळ असलं की याचा फायदा हो तो. माहेर जवळ असलं कि फायदा होतो.
हम्म, सासर-माहेर, जवळ- जवळ . पण, एका, एक जास्तं दिवस राहायला नाही मिळत. लगेच, नाही का? आला फोन घेत चल.
तासा भरातच लगेच निघा, चहा पिला की लगेच निघायचं. आता काय, रोज तर भेटते की आईला, अजुन काय वेगळं भेट?
हो, पाहिजे तेव्हा मना-मनात आलं. चला, मनात आलं चला असंय ना.
पण राहता येत नाही ना, पण आठ, दहा दिवस जसं असं. बाहेरगावी असलं तर राहता येत, तसं नाही राहता येत.
हंम्म, हंम्म.
हो.
ते म्हणतात, तुला वाटतं तेव्हा तर जाते तू भेटायला आणि मग तुला काय आता राहायचं?
आता मग काय? खरंय, खरंय नाही होत. तसं, तसं अहो, लांब असलं ना की कमीत कमी आता गेले सरशी जरा दोन चार दिवस राहू द्या. काय लगेच ये-येणं आता परत, परत सारखं येणं होत नाही.
हो लांब असलं का-की, आणि आपण पण स्वतः जात नाही ओ नंतर-नंतर. मुलं मोठी झाल्यानंतर त्यांची शाळा हेन तेन नवीन-नवीन असतं त नंतर नाही जमत.
हं आणि मुख्य म्हणजे कसं होतं की आपण जाणार मुळात मेंटल रिलॅक्स साठी
हो.
मानसिक शांततेसाठी आणि जरा शारीरिक आरामासाठी जाणार. त्याच्यामुळे तसं हे-हे'' शांतता असली मानसिक कि मग जरा बरं वाटत.
हो ना.
काय ते?
आज काय बनवलंत तुम्ही?
आज मी काय बनवलं, डोबळी मिरची बनवली.
ढोबळी मिरची.
हा.
नाष्टाला वेगवेगळे पदार्थ असतात कि म्हणजे असं- असे ठरवलेले काही?
नाही -नाही एवढं नाही, एवढं काही नाही करत. अरे ते सकाळ त्या याच्यातच जर दिवस गेला तर बाकीची कामं कधी करेन? च्या आपण आणि सगळंच आपण करणारे आहोत ना
हो.
माझ्याकडे म्हणजे मी असं पहिल्यापासंन कधी बाई नाही लावली कामाला.
हा-हा.
त्याच्यामुळे मला ते असं म्हणजे आपलं ताकद आता थोडी-थोडी कमी होते ना.
हो, हो, हो.
त्याच्यामुळे मग म्हंटलं आता एक ठराविक दोन, चार पदार्थ ठेवायचे ते अल्टरनेट करायचे.
हो इच्छा झाली तर, नाही तर आपलं चालंलय एखादा पोहेच, रवाज असं काहीतरी
हो, तेच तर. म मेंटल जरा असं हे असतं, म्ह शांतता असते ना कि मग कि दोघांनाही बरं पडत. खाणारऱ्याला पण आणि करणार्या ला पण.
मी या संडेलाच करत असते काहीतरी वेगळं, ओदर टायमाला जे असेल ते कधी पोहे, कधी रवा, कधी मगं भाजी-पोळी लवकर झाली व मग तीच खायची. असं हम्म् किंवा मंग भात आहे व रात्री जमतो छान परतायचा, कांदा वगैरे टाकून. तसं काहीतरी करत असते.
तेच तर ते काहीतरी उदरमरणासाठी काहीतरी करायचं पोट भरण्यासाठी.
हो, आणि मग संडेला मुलगी अली का मग बनवत असते, तिच्या आवडीचं काहीतरी बनवायचं तिला आवडेल असं.
पण आ हे असत ना म्हणजे कि बाई जरा वेगळं जरा रोजची चवी पेक्षा थोडसं वेगळं.
हं, हु.
हम्
आणि काय म्हणता?
टी व्ही मध्ये सिरियल वगैरे बघता का तुम्ही मराठी सिरियल बघता का?
अ हो बघतेयं ना
संध्याकाळच्या
संध्याकाळच्या सुद्धा बघते आवडतात काही काही सिरीयल आवडतात
आम्ही पण साडेसात जे वस्तू सिरियल पाहिला ते, साडे दहा पर्यंत सिरियल चालू असतात आमच्या.
तुम्ही नसताच ना सकाळी अ, म कोळी नस, म्हणजे मग, मग आपल्याला हे करता येतं ना, काय म्हणतात असं वेगळं वेगळं काहीतरी बघता येत करता येतं
संध्याकाळचे माझे ठराविक सिरियल हे, दोन चार तेवढ्या बघत अस ते, ते नाही का दोघातली विण
हां
हा ते झालं, त्येच्यानंतर त्याच्या लागोपाठ जे सिरियल आहेत ना सगळ्या
ह
त्या बघत असते संध्याकाळला बसली बसल्या. कंटाळ येतो मग काहीतरी बघत बसायचं आपलं टीव्ही थोडा एंटरटेनमेंट. आणि मोबाईल बघून, बघून पण किती बघणार हे ना.
कान, कान अडक, अडकून राहतो ना.
हो.
असं मोकळ असं राहता येत नाही. अ पुरर्जे असं आपले हाताने काम हुतंय कानाने ऐकलं जातयं असं, असं झालं की मग बरं पडतं.
नाही जास्त फोन पण घेऊन जातो ना, कंटाळा येतो फोन पाहून, पाहून पण किती पाहणार हे
हों ते मात्र आहे, पण मोबा हम ते पण आहेच म्हणा आणि मोबाईल मधन बरस घेण्यासारखं पण असतं.
हो, त्या ही आजकालच जरा आहेच बघेण्यासारख्या गोष्टी. काही चांगलेत काही वाईट आहेत त्येच्यात. माझ्या मुलीला तर मी फोन शक्यतो देतच नाही आता. ते युट्यूब वर त्येला, हे लावून ठेवलेय सिग्नल नाही का. कि दोन -दोन, तीन रिल झाल्या का, ते आपोआप थांबून जात डायरेक्टली. बंद पडतो तो डायरेक्ट, मग बरोबर आणून देते.
पाहिजे वो नाही तर काय हो, हो, हो चालेल, चालेल ओके.